हॅलो. हॅलो. आवाज येतोय काय? हम्म. काय करलयास?
काय नाही बघ, बसलोय.
जेवलीस काय नाय? जेवलो बाई. आत्ताच जेऊन बसलोय बघ. तू जेवलीस? काय स्पेशल मेनू?
स्पेशल मेनू, अंडा.
अंडं, हम्म.
हम्म, अंड.
आणि चपाती, भाकरी. हम्म. ह, हा. आणि कॉलेज?
कॉलेज ला आज गेलो नाही न मग. पाऊस होता गं लई. पाऊस लई होता सकाळीपासनं.
हम्, हम, हम.
मग मगाशी, क्लासला जायाचं म्हटलं बारा वाजता
हम्म.
तवा पण पाऊस हुता लई.
होय ग, आज दिवसभर पाऊस हायेच.
आज मला जायालाच मिळालं नाही, क्लासला पण आणि हयाला पण.
होय.
मग मॅडमास्नी फोन केलं नी सांगितलं, असं-असं म्हटलं, पाऊस सकाळपासनं पडाय लागलाय म्हटलं.
हा.
आणि मला काय यायला जमणार नाही म्हटलं आणि वाट बी बंद केल्यात म्हटलं.
बरं झालं.
होय पा हला पाणी आलंय की ग?
न हेला ना? न दीला न? होय, होय आता आणि ते आखाड महीना चालु हाय त्यामुळे आ यात्राचं हेच्या टेमलाबाईच्या यात्रा मंगळवारचं, शुक्रवारच्या यात्रा नसत्या काय ती?
हा हा.
ती यात्रा चालू झाली ना आता.
व्हय.
हम्म. आता त्याच्यामुळे शुक्रवार आणि मंगळवार हमखास पाऊस पडणार.
पाऊस पडणार व्हय.
होय. अलर्ट सांगितलय की, कोल्हापूरकरांनी अलर्ट अलर्ट व्हा अलर्ट व्हा म्हणून सांगितलय.
होय ते राधान काय ते राधानगरी धरण काय तरी हे झाले ना भरलंय?
भरलंय?
उलटालंय भरून दार उघडल्यात शंभर टक्के भरलंय. त्यातली काही निम्मी माणसं वाहून गेल्यात म्हणाल्यात की ग?
कुठली?
हे जे राधानगरतली हे म्हणजे पाणी आलंय की नाही तिथं?
हा हा.
तिथं.
कधी ग? रिअल्स नाही कुठली एक पण?
नाही काय? मग काल म्हणालतीत ग सगळे.
मग ते धरणा शेजारी कोण नाही आहे? खरं एवढं धरणा शेजारी. त्या हा धरणाशेजारी कुठलं गाव आहे क नी? तेच पहिला गाव हे होतंय ना.
हा.
हा हा अजून
मग त्या गावातलीच बहुतेक, हा काल काही तर नाव दिलेत ग गावाचं त्या?
काय?
काय तरी म्हटले काय वेगळंच गाव तु नावं?
हा हा असेल काय तर? ते लक्षात नाही आपल्याला हम्म. ते बी गेली नाईत पोरं पण शाळेला आज, ते बी गेले नाहीत दहाला शाळा सुटणार होती. मग कुठं सातला घालवा आणि लगेच दहाला आणा. आणनण्यात जाण्यातचं सोडा महिना अखिर. हम्म, महिना अखिर म्हणून ग.
हा हा.
महिना अखिर म्हणून उ शाळा
हा हा, मग तु काय केल्यास मेनू?
मेनू आज दुधभात खाल्ले. ओ.
दूध भात?
हा. हम्म दुधभात खाल्लो बाई आज, दूध, भात, चटणी.
हा.
बिर्याणीचं करायची होती आणि वेज बिर्याणी करणार होती नव्हं.
होय, ते संध्याकाळी करायचं म्हटले, मग राहू दे म्हटली भाज्या पण नाहीत जास्त.
मी पण वेज बिर्याणी करायची म्हणून सगळं साहित्य आणले पण वेळच भेटला नाही ग म्हणून नुसता भात तेवढा घातला
हा
पोरांनी तेल चटणी भात खाल्लीत
हा
आणि, मी हे खाल्ल दुध भात खाल्लो मी आणि आराधना
हा हा
आराधना दूध साखर भात, आणि मी, दूध चटणी भात
हा, भारी लागतय ते पण
हो
होय
चटणी तेल भातच्यापेक्षा भारी लागतय ते दूध साखर काय खातीस
चटणी टाकून भारी लागतय त्यात
हम्म, चटणी टाकूनच भारी लागतय ते काय मिठ काय ते ह्याच्यात टाकून नाही चांगलं लागत हा
त्या उसाळ्यात बी दूध घालून खायचं लय भारी लागते दूध भात
सुकी डाळ, बरोबर आहे खाल्ले ग लई खाल्लय आम्ही तेव्हा तेच खाल्लय म्हसच होती त्यामुळं दूध भात म चटणी नाही मिळाली तर खरडा घालायचा त्यात खरडा घालून खायचं अ डाळी भाजी मम्मीने केली की डाळीची भाजी खालून खायचं, असंच केलय आम्ही
हां
ते एकदा जे मला ते उलट्या झाल्या की नाही त्याच्यावर मी ते खायच थांबवलं होतं ते, मी काय केलतो अ, दूध पहिला काय केलो, पप्पानी कलेजा आणलेलीत आणि कलेजी केलतीत कलेजी आणि पहिला काय केलो कलेजी आणि भाकरी खाल्लो आणि भाकरी अर्धीच होती ग पोटच भरलं नाही माझं
हा
आणि भूक लागल्या म्हटल आणि, आणि दुसरं काय नव्हतंच खायला, आणि उठलो आणि दूध भात चटणी खाल्लो आणि जे चिपक आतड तोडून हा, आतडं तोडून उलट्या मला
हा
असं रक्त पडल्यासारखं पडालतं मग सांग
बग, बाई गं
हा, असलं उलट्या झालत्या मला, तवा, तवा पासून जे ते कलेजे खायची सोडली ते सोडलीच परत काय मी कलेजेला हात लावला नाही बाई
हम्
होय बाय परत कलेज काय कसले कसली बी खाल्ली नाही मी
हम्-
मग शाळत
मग, हाय सुरू, काय कॉलेज करून यायचं कॉलेज सुटल्यावर क्लासला जायचं
हा
तिथन आणि मग तीन वाजतय यायला.
हम्.
मग दुपारचं झोपलो तर झोपलं नाही तर नाही.
हा.
असं मग नंतर आणि मग जेवण करायला उठायचं.
ते सांगालोय तास बर जरा झोप काढायचीच. जराशी काढायची त्यातन वेळ काढून. कॉलेज मधन आलास कणी जरा टंगळामंगळ करायचं नाही.
होय.
जरा टंगळमंगळ करायचं नाही लगेच कणी पडायचंच.
जेवल्या जेवल्या नसता म्हणजे लई झोप आली तर झोपतोय घे. नसेल तर मग अभ्यासला बसतोय, नंतर न पाय चार ला साडेचारला जेवणाला घालायचं आणि नंतरच सहावा वाजे बरून. जेवण तितन पोड आणि अभ्यासला बसायचं.
हम्म. आमचं कवा नशीब उघडायचं काय माहिती.
उघडणार उघडणार.
काय उघडतय कावा उघडते काय माहित आत्ता.
आयत खायला.
करत्या का नाही ती जेवण.
जेवणाच काय नाही धुन हे तर करतेया सगळं भांडे बिंडी करतिया.
हा.
जेवणाच काय नाय अजून बाया आयअक्का म्हणतेय जेवणा तिला लगेच घालू नकोस.
जेवणात तिला लगेच म्हणजे घाटलीस तर बरंच आहे तुला बरं आहे बघ घाटलीस तर.
होय खरं माझ्या हेज्यासाठी कुठे हे करत बसतेस पोरगी संग. असुदे बाई आणि दो वर्ष काढूदे कसं ते तर दहावी होऊन दे बघ दहावी पर्यंत काय लावणार नाही तिला काम मी. दहावी झाली की मग कर बाय जरा जरा म्हणायचं. चपात्या शिकवायच्या भाकरी शिकवायच्या असं करायचं मग.
होय आता धुण भांडी करतेय नव तेवढंच.
ते करते धुण काही मशीनलाच असतेय ग भांडेच की फक्तं आणि लुटून झाडून.
लोटन झाडून. तेवढा घरच्यांसाठी बा- बास हाय ग हम! होय.
अजून बरका हाय ग. उगाच नुसतं वाढले मताना वाढले हा राजवीर आता हे जर शाळेचा क्लास जाऊ आलं की कराठीत क्लास जाणार.
हा घालिम्सा
हम्म होय हाय कि कराटी क्लास ला.
हा.
जातूय संध्याकाळी सहाला गेल्या की आठला येतू य.
हा हा.
शाळा शाळेत न आला की एक ते दोन घरात. तीनपर्यंत तीनला क्लासला शाळेच्या शाळेसु क्लासन संध्याकाळी आला की लगेच ह्याच्या क्लासला कराटे क्लासला
कराटे क्लासला
हा
तु खेळाया जाते का नाही वेळ आहे की नाही तुला आता खेळायला
दुपारी आता दुपारी खेळतेय की दुपारी दुपारच झोपतेत कुठ झोपत नाहीत ते
नाई
अहं अहं अजिबात नाय झोपत ती
हां
जात्यात खेळ काका हायत ना बसल्यात काका निवांत हम्म काकाचं काय नाय काका निवांत होय, चारला
हा हां
तर मगाशी बाजार करायचा होता, बाजार करून आलो.
हा
तर चारला उघडणार.
हा हा
चारच्या साडेचार वाजतात ग आज जरा लवकरच जायला पाहिजे चारलाच
हा
दुध जरा राहिलय शिल्लक ग
राहिले
हम्म, दुधासाठी जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. हम्म, हॅलो बोल
हा बोल की म काय नाही बाय हाय सुरू
आ
सकाळी सातला जायाचं.
आ
सातला गेलं की आठला प्रार्थना होत्या आठला आत घेत्यात तास हो- सुरू होत्या, बारा पाचला सुटणार तोपर्यंत जरा इकडे तिकडे करायचं अन् साडेबाराला जरा क्लास ला जाऊन बसायचं म
हा साडे बाराला क्लास हाय‌ व्हय.
होय, साडेबाराला सुरू होतोय दोन वाजता सुटते घरला यायला तीन वाजते‌.
किती वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत
तीन हा होय, क्लास दोन वाजेपर्यंत घरला यायला तीन वाजते ग
हा कस जात्यास.
गाडीनच ये.
हा चालते.
गाडी घेऊन जाते.
हम्म हम्म ये जा शिस्तीत इथं जा म्हटलं गाड्या पण आडव्या व्हत्या त्या
होय होय.
आणि ट्रप वगैरे,
होय, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,